ज हा ह तुमचा आवाज एकदम बारीक आला ना म्हणून हम्म हम्म रेंज नाही. काय होन आवाज खरखर होत हे.
हाय ना,
अ हो हो ये ते ते हा तेच म्हटलं कारण मला आवाज जरा खरखरला ना
हा ते चार्जिंगला लावल्यामुळे हो झालं आताच.
आत्ताचं. त्या मी अजून जेवले नाही.
जेवण ते झालं जरा सा लवकर सगळं आमच्याकडे जेवणार?
हो हो होय का आ तेवडे पण असतात पण आज पण मी आहे नाही तरी मस्त जेवायचं आहे म्हणून नाय केला हम्म. बसली आपली तशीच हा जेवायचं जेवायचं.
आमच्याकडे आठपर्यंत होऊन जातात. ह
अरे बाप रे खूपच लवकर आमच्या आठला सुरुवात असते जेवणाला, घरातून हा आता आम्ही दोघच असतं, आम्ही कसं आता दोघच आहेत त्याच्यामुळे ते कामावरून साडे अठाला वगैरे येतात. तिथून आंघोळ करणार पूजा म ते तर म ते तरी पण नऊ साडेनऊ दहा घरी आता पहिल्यापासून सवय होती. आमच्या आठला म्हणजे आठला असं स्ट्रिक्ट होत कारण मी आजीकडे लहानाची मोठी झाली आहे ना तसं म थोडं स्ट्रिक होत त पहिल्यापासून म्हणजे ते वेळेतच सगळं व्हायचं. तेथे ते मला ते खूप वर्षात तशीच सवय होती पण आता काय त्या शिप मुळं लग्नानंतर शिप मुळं सगळं हे झालं. हा आईकडे हे तसं च होत हा. पण ते काय बाळ पणी सखासू
हा पहिलं तसच असायचं आजी म्हणजे
पण हा हा नाही आजीस प्रेमळ खूप होती- अ पण आजोबान्मम् अरे म्हणजे आई- हे म्हणजे अा काही आता त मी तुम्हाला विषयच सांगते म्हणजे आपण बोलतो ना महेश- बालपणीचा काळ सोड- दखचा किंवा काही आपल्या लहानपणीच्या आठवणी असतात काही प्रसंग असतात- आता तुम्हाला माझी आई- ज तुम्हाला थोडक्यात सांगते म्हणजे. अ तिचं बाळपण- आता म्हणजे आता आम्ही सुद्धा बाळपण जगलो पण माझे वडील शिक्षक असल्यामुळे थोडे ते करारी होते. म्हणजे शिस्तबद्ध होते शिक्षकास म शिस्त तर तेवढाच- काय म्ह आपण म्हणजे मुभा न होती कुठल्या गोष्ट- पूर्वीच्या व कस टी व्- प्रत्येकाच्या घरोघरी नव्हते.
हो ना हा
काही सार्वजनिक प्रोग्रम असात का पडद्यावर- पिक्चर असायचे मग ते खूप वेळा विचारायचं नाही म्हटले का नाही असं होतं. म्हणजे ते तशी म्हणजे माझी- माझ बाळपण मी तस जगले पण माझ्या आईचं जे बाळपण जे हे ना हा गम- ति शिर आहे मी तुम्हाला एक दोन तीन किस्से सांगते माझ्या आईच्या बाळपणीचे माझ्या आईचे तर - झालं कस मी माझ्या- आजीकडे होते शिकायला मी. लान त्याच्या मग माझी आजी जे आहे- त्या माझ्या आईच्या ज्या कथा कहाण्या मला नेहमी सांगत राहायची. तुझ्याई असं करायच तुझ्या- तसं करायचे- तर एक दोन प्रसंग सांगते. ते मी एक महत्त्वाचे प्रसंग- आ माझी आई- काहीतरी अकरा बारा वर्षाची होती.
हा हा
ज्याजीने तळगुळ केले होते संक्रांत होतीने तिळगुळ केले होते तर तिने काय केले ते मैत्रिण घरी आली शाळेतून आली ही आणि मैत्रिणीला घेऊन आली तर तिला म्हट. माझ्या आईने तिळगुळ बनवले होत आपण तिळगळ खाऊया. आता मग इटेला तिळगुळ क ती देणार आपण एक दोन चार आहे की नाही आता माझ. ईने काय करावं. ा डबाचा डबा फ्रॉक मध्ये ओतून घेतला तो डबा फळीवरचा काढला त्या फ्रॉक त्या फ्रॉक मध्ये सगळ तिळगळचा डबा होतला. ते गुंडाला आणि दोघी जणी कुठेतरी जाऊन ते तिळगुळ खाल्ले. सगळेच्या सगळे आणि मग संध्याकाळी कामावरून आजी घरी आली. आणि मग ते कागद घेत. काहीतरी पुळ्या बांधायला. आणि पूर्वीच्या काळी असं होत ना घरो. ररी वाटायचे ना ते तळुळ आणि मग ती म्हटली आणवाय. तो डबा इकडे आता पुड्या बांधते. जसं आजी म्हट कली डबा आण. का माझी आई जी होती. ति ती जी पळाली ना. दोम तर हाचीगदी मुलग डबा आणायला सांगित ही पळाली का? आजे डबा काला डबेत कुठ तळू. डबा संपलेला मग आजी समजून गेली मग आ ती गेली कुठे? तिझ्या आजीकडे गेले म्हणजे माझ्या आजीच्या सासूकडे माझी आई तिच्या आज तडे पली कारण आजीची लाडकी ना का मला मारते तरी म्ह ते गेले तर का मारते तर म्हणे त्याला विचारा तिने काय केलं ते पहिलं. म्हण ते काय केलं म्हणे पहिले विचारा मग ग आईने सांगितलंय मी सगळे तिळ गुळ खाल्ले म्हणून कोणाला दिले तर तीने नाव सांगितलं मैत्रणीच आमके, आमके ते आम्ही दोघीने खाल्ले तर ते म्हटले मी आता लोकांना काय वाटू मग माझ्या आईची आजी म्हणजे माझ्या आजीची सासू म्हण ठीक आहे तुझे तिळगुळ खाल्लेत ना तुझे तिळगुळ तुला बनवून देतो सग काही पण पोरगीला मारू नको
हा अरे वा!
असल्यामुळे तर त्या आजीने काय तीला मारून दिलं नाही म्हणजे आस हा तर दुसरा एक सांगतो गम गमतीशीर अजून गमतीशीर प्रसंग म्हणजे माझी आई एवढी खोडी होती ना एवढी लहान वयात मी म्हटलं कसं काय ते असं तिला एवढी पण कशी अक्कल नाही ती आणि तिची मैत्रिणी शाळेत शाळेतून घरी येत होती त्या तर पूर्वीच्या काही घराच्या बाहेर असे पाण्याचे माठ असायचे भरलेले तर तिथे एक पाण्याचा माठ होता भरलेला आणि त्याच्यावर पितळेचं झाकण होतं ताट होतं पितळेचं
हा, हा
त्या वेळेला काही घरात खायला नाही ना गरीब परिस्थिती तर त्यावेेळेला आमच्याडे ते असे भैया लोक यायचे डोक्यावर पेटी घेऊन खारी बटर बिस्किट नानकट तर ते काही मोडतोड घ्यायचे ह्यांनी काय केलं ते पितळी ताट होत ते ठेवलं वर दगडाने आणि त्याच असं तोडफोड केली आणि त्या खारीवाल्याला देऊन त्याच्याकडून भरपूर खारी आणि नानकट घेतले आणि कुठेतरी बसून ते खाल्ले आणि मग त्या बाईला कळ तिने वाट पाहिलं का? त्या भययानी स काय कळलं. मग ती म्हटले काय चला तुमला आता दोघींना तुमच्या बापाकडे नेतो आणि सांगतो आता म्हणजे मार आता आहे ना माहितीे दोघींचे बाप मारतील ना. मग त्या दोघीनी ठरवला. आता काय करायचं आता संध्याकाही दोघींना मार भेटेल. मग ती मैत म्हण च म्हण दोघे मिळून जीव देऊ या. मग ह्यांचं ठरलं फायनल झालं जीऊ द्यायचं हा किती छान प्र म्हणजे आम्हाला वाटतं का माझ्या आहे. न चला जीऊ देव्या. मग ती म्हणज काही एका ठिका नाही. पण जीव द्यायचां ते म्हटली मी एका विधीती जीव देते तू तिकडे आमच्याकडे एक रामाची बाग म्हणून अस. प्रसिद्ध आहे. तर त्या बागेत असं. पोखरण बोलतात त्याला चौकनी वीर अस. तला तुर्ती तेजोवद मग हिनी ह्या विधीत उडी टाकली आई माझ्या आईच्या मैत्रिणीनी
होरे वापरे ताकलीफ
तिने टाकली उडी त्या विरीत आणि माझी आई. चालली गे कारण ती पोरण थोडीशी लांब होती तिथून एक दहा पंधरा मिनट लागत होते. तर ती तिकडे जात. हो तर रस्त्यात तिचीी आत्या राहत होती. तर ते आतला पाहिली काय ोरी इकडे आहे कुठे चालली. आता हिला काही एवढे आटकल नाही म्हणते जीऊ द्यायला त म्हणते जीऊ द्यायला लहानच ना जीव द्यायला ते काग तु सांगितलं मी असं. ताट विकलं तर मग आता भाऊ मारतील ना. मग मी जीव देते ते बस. ते म्हणते ते बघू दे भाक तू बसिते आणि मग माझ्या आईला त्या आ. त्यांनी तिथेच बसून ठेवले घरातच. आणि म्हटले बस इथेच. तुला जेवायला वग देते आणि मग हि म इकडे जीव दिल्या म्हणजे उडी टाकली उडी टाकली तर ते लोकांनी कोुणी पाहिली आता तिने समोरच उडी टाकली ना त्यांच्या विहिरीत तेे लोक गेले आणि तिला काढले तर तिकडून ती विहिरीतूनच जोराचा आवाज देते म्हण की तुम्ही मला नका बघ तुमच्या सुनंदानी तिकडे म्हणते रामाच्या बागेत जीव द्यायला गेले तिला पकडायला सगळे लोक तिला सगळी माझ्या आईला शोधायला आता येल स कारण ही तरी ज्यांनी टाकली होती ना तिथे जरा परिसर हो लोक होते आणि हे रामाच्या बागेत म्हणजे खूप अस घंदाट होता आंबेंबेची झां होती तिथे काय कोण जात नाही तर ती म्हटली काय तुमच्या मुलीला तिम्ही तिकडे जीव देणार आहे तुम्ही तिकडे जा मीहीथे दिलेय मग िरीतून काढले मग ज माझ्या आईची माणसं तिकडे गेले तर कशाला तिकडे जात त्यां रस्त्यातच ही सापडली ना अ ते सग्या रडत पत मग त्यांनी आकवायले काय काय झारा इकडे ते बघि ते बसले म्हणते मग तिला घरी मग बाली माझ जयसे आहे आशु किस्से आहे तुझे लहान आता हा तेच खूप खूपच ती असं हे करायची म्हणजे एवढी मी म्हणज एवढी आलड कशी म्हटलं म्हणजे आम्ही जर काही चूक केली तर आमच्या याम्हाला खूप मारायच खूप म्हणज खूप माराच मला तर खूप मारायचे तेव्हा मग माझी आजी तिला ओरयची अगं तू एवढं हे केलं मी तुला कधी मारलं का तुला कधी हात लावला का तुझ्या आजी तुला मारून देत नव्हती मग तू पोरगीला एवढी का मारते ते म्हणाय काय म तु आमला त्रास दिला मग आम्ही तुला काय करायला पाहिजे अशी तेव्हा ती आजी सगायची हो तिच्या गमती जमती म्हणजे तुमच्या आईने असं असं सगळं के तिने चक्क ते हे करून म्हणजे जीव त्यायला गे ती तिची मैत्रण होती ती हो तिनेच जीव दिला आता तिने सांगितलं म्हणून आणि त्या आत्याने हे केलं नसतं तर ती तरी सापडली पण ही तर गेली कारण त्या आत्यानी पाहिलं ब ठेव म्हणून असे ति जे किस्से जे आहेत म्हणजे ह्याच्यापेक्षा भयंकर आहे ति जे किस्से इतकी इतकी ती वा वत्रट होती ना काही करायची एक वेळे तर तिने तिच्या वडिलांना दाडी करताना पाहिलं हिनी पण ब्लेड घेतलं नशीब ते कोणीतरी पाहिलं अ काय करते भाऊ कसे रोज दाडी करतात ते गब आ काहीतरी ते करायचे तेव्हा म्हशी वगैरे पाजल्या ना त मगद तिला दूध घालाला कोणाला पाठवत त्यातलं अर्ध दूध अगोदर पिऊून घ्यायचे नंतर मग नळातलं पाणी त्याच्यात टाकायची दूध टाकायची
लहान असताना जरा उद्योग असत पण ही जे जीव वगैरे द्यायचं जरा नवीनच आहे
तथे एक मैत्री होती ती कुंभार जातीची होती आणि ही होती तर त्या खूप जीवलग होत्या दोघी तश्याच आता म्हणजे जेव्हा जेव्हा त्यांचे आता लग्नन म्हणजे आम्ही अशा जेव्हा मोठे होते तेव्हा त्यांच्या त्या आई जेव्हा कथा सांगा तर आम्ही हयच म्हटलं तुम्ही एवढ्या वात्रट म्हणजे अजून म्हणजे आजी जिवंत हो तर माझ्या आईच्या खूपच कथा सांगायची म्हटलं तू एवढी कशी म्हणजे हे खूपच त्या अशा आतरंग होत्या बाई म्हटलं तुम्ही म्हटलंदी चांगलेच हे केले म्हण हिला सांभायचं म्हणजे माझी आी सांगायची तुझ्या आई सांभाळायच म्हणजे भारीय होतं म्हणते तिला काहीच कळत नव्हतं म्हणजे आता आणि मग म त्या ह्याच्यातच अगदी वयाच्या चौदाव्या वर्षी लग्न झालं ना माझ्या आईच तेव्हा ते सांगायचे ना का तेला म्हणजे खूप शेतातले कामण होते जमत घरात स्वयंपाक नव्हता करता येतं साडी नव्हती नेसता येतं. तेव्हाआ मिळत होतं आता तर म्हणे काय? त्या वेळेला कसं जुनी ती पद्धत पण तशीच होती. घरची परिस्थिती तशी होती. ती. मग अ चांगला शिक्षक मुल मग सग सग सगळ्यांना वाटलं नो नोकरीला हाये शिक्ष क्षक हाय. आजोबांनी पण मागें पुढं बघितलं नाही देऊन मी म्हटल कंस वा बा तुम्ही आशे म्हण त बाळपण ते त्यांचं वेगळं अस
म्हंजे एक माणूस लागत असेल असं.
हो हो ठीक आहे. चला मी आता कॉल अ ठेवते आपल्या वेळ झा झालेला आहे. ठीक आहे धन्यवाद ताई हम्म वेळ दिल्याबद्दल.